साहेब नमस्कार कुठ आहे.
नमस्कार,, हाय की बसलोय, बोला की काय, कायऽ
काय ते हॉटेलच्या संदर्भात तुम्हाला जरा माहिती सांगायची होती,, म्हणून फोन केलाताऽ
सांगायक, सांगाय की, काय किती वेळा तुम्हाला म्हणतोयऽ सांगा माहिती माहिती सांगा पण तुम्ही काय आहे वेळ तुम्हाला भेटणार काही वळ ना त्यामुळ गावाला वेळ तर सांगा ते हा
आता कसं आहे ती अ तुमची आता ते जे जागा जी आहे त्या जागेच्या संदर्भात तुम्हाला सांगत जागात शहरी बाजून तुम्ही आता ते क
आपले कसे आहे माहित आहे का जागा आपली जागा बरोबर मोक्याची हॉटेलिंगला बरोबर आहे मोक्याची तिथ माझा विचार आहे की आपण हॉटेलिंग किंवा काहीत तर काहीत. चालू करायच करायच म्हणून तुम्हाला ते हे करत हा सांगाय की माहिती ते हा
चारी बाजून कंपाऊंड करून घेतलं ना तुम्ही तर आतल्या बाजूला थोडं सुरुवातीचं जे गेट वगैरे आहे. त्या गेटला थोडस वेटिंग साठी थोडस गारडनिंग करून त्यामध्ये थोडस लोकांना बसण्यासाठी एक बाबा एक तिथं एक साधारणतः एक दहा एक टेबल बाहेरच्या बाजूला गार्डनमध्ये करू शकता म्हणजे त्याच्यामध्ये कसं फॅमिली एका बाजूला होऊ शकत. त्या एका बाजूला येणारे जे जेंट्स कस्टमर वगैरे जे आहेत जे बाबा ग्रुपणे येणार आहे ते बसू शकतात आणी त्याच्या नंतर तर आतल्या बाजूला जो जो तुमचा पॅसेज आहे. काय हा म्हणजे सुरवाती त्याच्यामध्ये सम आत गर्दी झाली तर बाहेर ते बसू शकत अस सेटअप तिथ होऊ शकते. त्याच्यानंतर आतल्या बाजूला. तुमच जे मेन मध्यवर्ती ठिकाणी जे एंट्री पॉईंट आहे तिथंच ते अ बिलिंगच तुम्ही तुमचं करू शकताय ते
हम् हम हम ह.
उत्तरेला तोड करून काउंटर करू शकताय. आणि म्हजी जेणेकरून बाहेरही तुमचा वॉच राहू शकतो.
काउंटर काउंटर आपण छोटस केलं तरी चालत ना का
नाही जरा बऱ्यापैकी मोठा असा म्हणजे ते कसं आहे तुम्ही ज्यावे काउंटर वर बसताय त्या काउंटरचा जो काय तो स्पेस आहे त्या स्पेस मध्ये तुमच. कोल्ड्रिंक्स वगैरे. स्नॅक्स वगैरे हे तुम्ही त्या त्याच्यात त्या तेवढ्या जागी ठेवू शकताय. हा आणि ओपन काउंटर करायचं म्हणजे हा.
ह ह
हो भिंतीच्या कडेला एका. करायच आणि ते ओपन काउंटर करायच की ज्या काउंटर वरुन सगळ्या. तुमच्या कस्टमरकडे लक्ष गेलं पाहीजे तुमचं लक्ष देता आलं पाहिजे आणी त्यातण काय करायच तिथूनपुढे केलं ना तर आतल्या बाजूला थोडस तुमच्या अ म्हणजे मीडियम प्रकारच जर हॉटेलिंग करायचं असेल. तर साधारणत एका टेबलवर अ समजा चार खुर्च्या बसतील. असं एक टेबलचा एक सेट करायचा म्हणजे ज बाबा चौघजण हा हा चार चचा आणि एका ठिकाणी असं पॅसेज करा की चितथ बाबा बाबा ग्रुप जेवायला येतो. तसा एक हा तसा एक टेबल ठेवा साधारणतः एक सहा खुर्च्याचा असे दोन टेबल करायचे चार टेबल चार चारचे थोडे करायचे आणि सहाचे दोन दोन दोन ते चार करायचे. हा म्हणजे जेणेकरून ग्रुप समजा फॅमिली एकादी आली तर ते एका फॅमिली एक दोन टेबल जोडले तर तर एक बारा लोक बसू शकतात एकावेळी. हा अ आणि त्यानंतर काय करायचं तिथून थोडस मधी सेंटर पॉईंटला जर त्या हॉटेलच्या मध्ये सेंटरचा जो जो तो एंट्री आहे. त्याच्यामध्ये कुठंतरी एखादं थोडस अ एख द स्टच्यू किंवा एखाद तुमच अ कारंजा वगैरे, किंवा एखादं लाटिंईनिंग च काही आयटम तुम्ही ठीवू शकता. काघ तिथं तुम्हाल तुमला जे आवड
बघुया बघी का कसं माहितय आहे का? फॅमिली आली नाही का? लहान मुलं वगैरे इसली तर ते तिथं थोडस त्यांचा वेळ गेला पाहिजे विरंगुळात.
ब बरोबर आहे आणि प्रायवसी टेबल करायचे म्हणजे चारशे टेबल हाय ती समजा चार मीत त्र आले तिथं बसलेत तर, त्यांच्या तिथं वरच्या बाजूला एक छोटेशी मोठी वो लाईट करगने एक छोटस असं ते हँगरिंग लाईट अस तेमाहिती का हँगिंग लाईट ह हँगिंग लाईट ठेवाची. आणि खाली त्यामुळे, काय होते खाली प्रकाश होतोय वेवस्थित त्यांना म्हणजे दियला ते माहोल चगला लागतो म्हेणजे आन त्याच्यानंतर मग अस पुढच्या बाजूला ज थोडस ते म जो आत जे बाबा जे आत बसणार. आहे ते आत बसतील आत बसून जे राह आणि जे जास्ती लोक झाली समजा ज जेवण जेवणाला यायला तर बाहेर आपलं अ ज्या गार्डिनिंग मधे तुम्ही स्टूल जे
बाहेर आपले हा मग तेच ते बाहेर आपल्याला, गार्डनला जागा आहे त्या गार्डनमध्ये पण आधी टेबल टाकायचे.
हा टेबल टाकता येते तिथे आता दुसरा पॉईंट काय आहे माहीत. तेला हे टाक नसत तर ते त्याच्या पाठीमाग छ एका बाजूला छोटस त टॉयलेट बाथरूम एक धारणता तीन, तीन बाथरूम तीन तीन टॉयलेट अ ब सफिशयंट होत्यात. म्हणजे तीन ते चार नही अ म्हणजे च चार ठोयलेट आणि बाकीचे जे युरियन क्युबस आहेत म्हणजे जे म तरी म्हणतो आपण त्याला ते साधारता एक साधारणता एक सहाच्या दरम्यान केलं तर म्हणजे बघ साधारणता.. एक तुमची एक पाज पय पाज रुपय बाय पंधराची जागा जरी असली, तरी तेवढ्यात ते सगळं बसू शकतेय.
बसू शकते हा.
पन एक पंधरा वीस फूट जरी असले तरी बार भरपूर होतय एवढ्यात. म्हणजे कमी जागेत ते चांगलं होते. आणि ते त्याच आउटलेट वगैरे एका बाजूला करून ते साधारणत मीन आपल्या अडा डायनिंग टेबलापासून म्हणजे, जेवणाच्या अंतरापासून साधारणत एक स एक दहा फूट लांब असाव ते म्हणजे जेणेकरून त्याचा स्मेल वगैरे काय?
ते स्मेल मेस स्मेल सारखं ठेवणारज नाही कारण तिथं चांगल्या फरशा वगैरे बसवून
हा ते ते काय त्यांना ते होतयत पण ते तुम्हाला आपलस सजेशन म्हणून सांगितलं त्येज्यात. हा आता काय कराय माहिती आहे का आता जी टेबलसी आहेत ती काय?
हा हम्म.
ते टेबलमध्येध्ये तुम्हाला सांगू का शक्यतो, तुम्ही टेबल वापरत असताना का नाही ते अॲक्रेलिकमध्ये टेबल मिळतात. खू हा खुर्च्या अँक्रीलिक मध्ये मिळत्यात, मंजे हेवी अनब्रेकेबल असतय मंजे मोडत नाही. माहिती आहे जरी काय झालं, तरी आणि त्याच ते वॉश करता येतात धुता येतात आठवड्यात, एकदा ते धुऊ शक त तुम्ही तर त्याच्यानंतर ते धुतल्यानंतर, परत नवीन आहेत असं ते दिसतं. हा मेंटेनन्स त्याचा फार असं नाही आहे. म्हणजे टेबल आणि अ एप खुर्ची आहे ती जे प्लास्टिक जर वापरली तर, बऱ्यापैकी जे तुमचा खर्च कमी होतय आणि त्याची कॉस्टिंग फार जात नाही.
जात नाही, हा हा महत्त्वाचं ते आहे, आपल्याला हा.
प्रॉब्लेम काय हाय तुम्हाला सांगतो? हेंच्यात वरकर्स लोक लोकांचा प्रॉब्लेम हाय आता तुम्हाला सांगू का? तुमच्याकडे आता माझ्या माहिती उंची प्रमाणे हे चार चार दुनी आठ, आठ तुमची टेबल होणार आहेत बरोबर का? मग दोन चार चार चे जे जे तुमचे जे टेबलस आहेत. टेबल्स आहेत हा त्याला एक वेट वेटर द्यायचा आणि बाराचा जो टेबल हाय म्हणजे सा साचा टेबल हाय, त्याला एक वेटर द्यायचा. म्हणजे तुमच्याकडे वेटर किती पाहिजेत माहिती आहे का? एक, दोन अ तीन, चार, पाच, सहा सहा सहा वेटर तुमच्याकडं कंपल्शन पाहिजेत.
पाहिजे हा मी त्यांना हे अ सेवा त्यांना क्विक मिळाली पाहिजे.
सेवा क्विक मिळाली पाहिजे, म्हणजे कसं हाए? हा. वेटिंग नाही म्हणजे कसं होतय, आता चार माणसं जेवायला बसली, मग एखाद्याच असं समजा फास्टमध्ये जेवण असेल, तर त्याची चपाती संपते. त्याला आ म म आमटी संपते, रसा संपतो किंवा त्याला जर ते अ स्नॅक संपत, तर ते पटदिशी त्या व्यक्तीनं ते पूर्णपणे हॅण्डल क करता आल पाहिजे, हा म त्याला लागणार जे काही बाबा ते आमटीच, असेल किंवा ते काय त्या मीठ असेल, तुमच स्नॅक्स असेल ते तिथ लगेच उपलब्ध झालं पाहिजे. त्यासाठी दोन टेबलला एक वेटर पाहिजेच, एक चार टे टे हा
ते किचन मध्ये अ ते कस कसं हे करायचं.
आता किचन मध्ये काय आहे, तुम्हाला सांगू का? किचनमध्ये तुमचं एक मेन मा तुमचा जो तयार करणारा, जो तुमचा रेसिपी हाय वाला हाय
आचारी हा.
हा हा आचारी तर तर रेसिपीवाल्याला कस हाय? त्याच्याबरोबर एक तो सोता आणि त्याच्याबरोबर असिस्टंट आणि एक चार बायका ते चपाती भाकरी करायला पाहिजेत. दोन भाकरी भाकरीला, दोन चपातीला आस हा पाहिजेत. आणि मग बाकीचं काय जे तुम्ही ठरवताय? तुम्हाला अंदाज येतोय, की सुरुवातीला बाबा
आपण आपण पण जरा शिकल पाहिजे, ना त्यात
नाही नाही सोत्ता तुम्हाला थोडं त्याच्यातलं नॉलेज पाहिजेच, त्याशिवाय ते चालत नाही समजा एखाद्या वेळी तो नाही आला, तर तुम्हाला ते थोडंफार निदान अ चालवता आलं पाहिजे, आस त्यामुळ ते मन तुम्हाला सांगू महत्त्वाचा पार्ट कुठला राहतो? तो किचन मधला
हुं हुं हा.
भांडी टिपटॉप पाहिजेत, तुमची सगळं स्वच्छ पाहिजे. लागणारे ज्या काही वस्तू आहेत, त्या सगळ्या तुमच्याकडे इमर्जन्सीला उपलब्ध पाहिजेत.
ते हा बरोबर हाय.
उपलब्ध जर तुम्ही जिथ उपलब्ध होतय, तिथं तुमचे कॉन्टॅक्ट इमिजिएट पाहिजेत.
हा करेक्ट करेक्ट.
अचानक लोकांची संख्या वाढली तर तुम्हाला तिथून उपलब्ध आणून ते त्यांना जेवण सेव करता आलं पाहिजे. हा असं या प्रकारे तुम्ही त्या वेगवेगळ्या पद्धतीन तिथं का नाही. अ लोकांना हँडल करू शकताय, मग छोटस त्याच्यामध्ये तुम्ही. तुम्ही थोडीशी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपी त्याच्यामध्ये रेट तुम्ही अ एखादा त्याच्यामध्ये, डिश एक्स्ट्रा काहीतर थोडस म्हणजे कसं हाय, तुम्ही थोडं द्या पण ते सगळं त्या ताटात असले. एक पाच सहा, एक एक सात आठ आयटम जर तुमचे जास्ती अस म्हणजे अ क थळीला असेल. तर लोकांना बी त्याच ते खाण्याचा स्वाद होतो. जो ज्या ज्याला जे आवडेल तो ते खाईल.
हा आता आता काय कराय माहित आहे का, हॅलो आत आता काय करा एक आचारी बघा आता माझ्यासाठी एक चांगला. हाय ना म कसं होईल आपण आता चालू करायचंच आहे ते करायचं म्हणजे करायचं. हा त्यामुळे ते आता बघा
आचार्याचं कसं असतं तुम्हाला सांगू का ते थोडक्यात काय करायच तुमाला सगतो आयका हॅलो तुम्हाला ते माहिती घेऊन. माहिती घेऊन तिथल्या तिथल्या लोकांची जी कोणकण काम करतत्यात. त्यांच तुम्हाला ते कॉन्टॅक्ट नंबर देतो हा. हो चालेल चालेल हो चालेल चालेल. ओके ओके हां.